हा आवाज येतो. काय नाही म्हणजे तुमचं कस चालू
एकदम छान मजेत पाऊस पाणी काय म्हणतोछान आज खूप पाऊस पडला आमच इथ हो का आमच्या इथे पण खूप पाऊस से
हो या ह्या वर्षी खूप पाऊस पडला.
हो ना खूप लेट पाऊस लेट झाला पाऊस साला सगळं अवघड झालं का नाही पाऊस नाही तर
हम्.
मार्स वर्षी किती लवकर आणि रस्त्याचे पण काम चालू हो ना. जायचं कुठे जायचं म्हटलं का ह रस्त्याच्या कामामुळे नको वाट
बरोबर चाल मस्त
कारण कस एका बाजूला हो. रस्त्याने जायचं म्हटलं ना एका बाजूनीच हे चालू ट्रॅफिक जायचे पण यायचे पण त्याच्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडकलं का? हर अर्धा अर्धा एक एक तास लागतो निघायला.
ब लावलं.
हम ह.
हाठीक न
हेच नाही का?
मग बाकी काय चालू म्हणजे नऊ वर्साचे पाणी हो. हॅलो. हॅलो आवाज येतो का? नाही तुमचा आवाज च गेला होता.
हा हा आता येतय काय?
हो आता येतो.
नाय, हे होतं ना रेंजची येती जाती. हम्म काय चालंय? हो पावसामुळे खूपच जोरात पाऊस चालू आहे, त्यात लाईटीचा प्रॉब्लेम सगळ्यात चालू हे. झालं चहा पाणी झालं. चहा पाणी झालं?
हम्म हा
आमचं, आमचं झालं चहा पाणी. झालं, तेच म्हणलं आता काहीतरी करू् तयारी आता स्वयंपाकाची परत एक झालं का एक, एक झालं का एक चालूच राहतं. तुमच्या इथे पण पाऊस चालू आहे का हो? हो आमच्या इथं चालू आहे ना पाऊस, खूप जोरात चालू आहे. आता तेच म्हटलं स्वयंपाकाच चालू आहे, काय करायचं काय नाही. भाजीला जायचं पण बाहेर पाऊस चालू आहे. जाता येत नाही काही नाही. आता पाऊस काही उघडणार नाही लवकर. अजून मुलं नाही घरात, कोण नाही. हां. भाजीला जायचं म्हटल्यावर कसं जायचं? आता बघू काहीतरी घरातच बनव.
आणी जाऊ पण ना वाटत पावसात बाहेर.
नाही ना पण बरं झालं. जाऊदे पाऊस चालू झाला ना. पाऊस नसता तर तर किती दिवाळ दुष्काळ झाला असता ना कोरडा दुष्काळ. महागाई एक तर अशी झाली. हो ना महागाई खूप आता बघा सिलेंडर किमती वाढल्या सिलेंडरच्या किराणाला, पेट्रोलला परत किराणा पण महाग झाला. तेलाच्या पिशव्या पाहिल्या का अगोदर एकशे पस्ती ला पिशवी होती आता एकशे साठ, एकशे सत्तर ला झाली पिशवी. काय परवडत नाही काही नाही. काय करणार. आता कुठं जायचं म्हंटलं पण नको वाटतं पेट्रोल बघून. हो पेट्रो पेट्रोल महाग झालं त्याच्यामुळे ना याचे पैसे पण रिक्षावाले पण आता जास्त पैसे घेऊ राहिले.
पोरांच्या स्कूलचा
वॅन वाले, म्हणून यांचे पण पैसे वाढले. व्हॅनचे पैसे वाढले. खूपच मजे अवघड होऊन गेलं. अजून काय चाललं, तेल तर किती महाग झालय. तेलाला इतका का वाढला ना जवळ जवळ लिटर माग तीस पस्तीस रुपये वाढली हो तेलाला. विश्व नागी. तेलाशिवाय कुठलीच गोष्ट चालत नाय. काही करायचं म्हटलं का तेलच लागतं. तेल आणि गॅस. पण मेन म्हणजे जे लागतं त्यालाच हो नेहमीच वापरण्यामध्ये ते जास्त लागतं. नाही ना गॅस च पण थोडसं हेच हे भाऊ आणला ना गॅसचा मी.
पात भेटत वाटत.
झाले का टास्क पण झाले पण पैसे. आता कस भाव पण वाढवला. आणि आता थोडस युद्धाच पण थोडं हे झालंय ना. त्याच्यामुळे. हम्म त्याच्यामुळे केलं त्यानी हे. चहा कधी करणार तुम्ही सहा वाजले. चहा पाणी नाही काही नाही तुमच. ह थोड्या वेळाणी आजून, हो ना खूप लेट चहा पी ताना तुम्ही आमची इथे नाही आमचे इथे साडे चार पाच वाजले का चहा लागतो. ह परत थोडासा काहीतरी साप. पासा वाजता थोडस नाश्ता काहीतरी खायच. मगजेवायचं थोडस उशीर आहे, आमच्या इथे लेट. हो ना.
आज काय होतं तुमच इथ स्पेशल?
आमची ते स्पेशल आज सांगू का पाऊस पडतोय मी काही भाजीला गेले नाही काय नाही. मग घरामध्ये दोन तीन भाज्या होत्या. वांगे होते बटाटे कोबी होत्या. पण मग मी बटाट्याची भाजीच केली आज पातळ थोडीशी. रसाभजी केली मस्त भात चपात्या केल्या पापड लोणचं झालं दुपारी जेवण मस्त झालं. आता संध्याकाळचं कसं थोडं लाईट असल तरी चालतं आमचं इथे.
अच्छा.
हम् काय करणार आहे रोज रोज भाजीचा प्रश्न पडतो. आपल्याला काही नाही आपण काय पण खाऊ शकतो पण मुलं नाही खाती ही भाजी नको ती भाजी नको. करून ठेवायचं नाही खाल म्हणजे. परत आपण एकटे थोडी एवढं खातो, वाया जात
ते पण आहे. आणि संध्याकाळच काय एवढं काय नाही.
नाही दुपारी लेट जेवतो ना आम्ही त्याच्यामुळे मग, संध्याकाळी कस. थोडस उशिर थोडं थोडं जरी खाल्लं ना काही वाटत नाही. आमच्याकड पण तसच हाय. आता तर पाऊच पडतोय बाहेर. आता विचार चाललाय काय करावण अन काय नाही. मध्ये आणि आता पाऊस पण जोरातये वाढत. हो मुलं येतील क्लास मदन मग त्यांना काहीतरी करून देऊ म्हटलं. आता त्यांच. हो ते काय आले त्यांना गरम गरम ना मता तो एक.
तुमचा आवाज क्लिअर नाही येते.
क्लिअर नाही येते आवाज मला तुमचा आवाज येेऊन राहिला. मध्ये मध्ये जातोय. हे पाऊस चालू ना पावसामुळे येतय का आता आवाज येतेय का. हो हो येतोय. म कुठे गेलो होते का नाही. आज आम्ही पण बाहेर गेलो होतो सकाळी. आज आमच्या इथे कारक्रम होता तर बाहेर गेलो होतो. हो का हा ह हा. बाहेर गेले होते का तुमी पण हा.
तेच ना आम्ही पण म्हटलं जावा सकाळी जा जाऊन आलं एका ठिकाणी आता परत थोड्या वेळाने जाऊन म्हटलंय
बाजारात छान काय छान अच्छा ह
ह
पावसामुळे जाऊ पण नाही वाटत.
चला बाई निघाला पावसामुळे नको वाटायला आता काय करायच होपाऊस तसाबी आहे म ते पोरो ना नाजूक पण ये लाना एक एऐ आरु दीदी ेखेळून राहिला तो पण मग त्याच्याकडे लक्ष ठेवायचं थोडं काम करायचं. त्याच्या मममीला थोडा आवड नातू येहो त्याच्या म मम्मीला पण मदत कराला करायची थोडी कामामध्ये
एवढं चांलं उगळून मी
ते आहे ना -, हो दोघांना पण त्, संभाळा लागते या दोघा त्याची मम्मी घरातला आवरते. कारण कस आता एक टेने आवरुन नाही होत एवढे काम. हॅलो त्रास देत असतील ना मग त्रास देताना ना दोन्हीपण एक पाच वर्षाचा आहे एक सहा पाच महिन्याचा आहे त्याच्यामुळे ना खूप लक्ष ठेवाव लागतं. आता हे का एक पलंगावर आहे त्याची ममी पण आवरून राहिली थोडस. तिचं झालं का थोडा आवरून लागते मती
होपण
असं करून करून घेत पण नाही माग एवढी आपलं इथ कमावणारे जास्त नाही एकट कमवायचं कुठे कुठे आपणला लक्ष व्यक्त े करणार आहे मग घरामध्येच आपण करतो सगळ्या कामा आणि
शाळ क्लासला पण जात असतील ना ते
कोण मुलं मोठा मोठा ना यालाय ना ऐ सिनियर के जीला आहे हम्म हमम साडेचार पाच वर्षाचा आहे त हो नाही आणि हाला आणय ना पाच महिन्याच आहे ते कस त्याच्या मम्मीला पण अ म लक्ष ठेवालं तिला सांगते तू थोडस आवर मी त्याला सांभाळ तिनेी थोडं आवरलं का मग थोडस आवर्ते घेते आम्ही असं दोघी एकमेकी करून सांभाळतो त्यांना
हम्म
हे काय आता स्वयंपाक पण करायचा म्हटलं करू आता स्वयंपाक करू थोड्या तुला तेच म्हटलं काहीतरी आता लाईटच करू आपण खिचडी वैगरे करू दुपारी ह नाही तर फोडणीचा भात टाकू थोडेसे भजे बीजे काढू होऊन जात त मग कारण संध्याकाळचं मग जेवणाचं पण नत अजून काय चाल काय नाही निवत निवणत का हम एवढ्यात गेल्या का नाही कुठं
हा काय माहित
कुठे गेलं का नाही गावाला जाऊ का नाही बाहेर चालल हो का
अच्छा
तुम्हाला बरं वाटत नाही का काय बरं वाटतं का तुम्हाला आवाज जरा मला वेगळाच वाटला ना घसा बसला आहे ना हो का काय खाल्लं असेल जास्त आंबे चा रस कैऱ्या वातावर वातावरण हो वातावरण वेगळत ना बई पाच मिनिट दोन पडत पाच म्हणतात आवटथं आता पाऊस पण चालू झाला
पानी
हम्म सगळं चालेूय काय करनार ह हम चाल करते नंतर फॉ हो हो करत बर ये आपण एकेकांच्या संपर्क राहू हो म्हणजे कस खुशाली बी कळते इकडचं तिकडचं काय वाट तवार न काार
हो
हो हो चालेल चालेल ठेवू का ओ ताई हो चालेल बर बर ह तेेत य ते हो हम् ठेवू का ताई हो ठेवा ठेवा